हॅलो नमस्कार मी मस्त आहे, तुम्ही कश आहात?
मी पण छान आहे.
अच्छा काय करत होतात?
काय बस फक्त मुला मुलांसबत टायसाब पुर्ण दिवस टाईम नाही भेटला मला कपडे धूवायला. आता धूत होते मी
अच्छा अच्छा सुट्टी असेल ना आज पोरांना.
हो ना त्यांची ना समर वेकेशन चालली त्यांची आता झाली नाही. संपली नाही. समर वे
अच्छा, स्कूल सुरु झाली नाही?
नाय, त्यांचा आजा नाही झालं सुरू नाही झाला. अज जण हाय, अ वीस पंचवीस दिवस हाय अजून ह्यांचा.
हा आच्छा, आच्छा.
हो, आणि तुमचे तुमचे झा समर वॅकेशन झालं तुमचे पोरांचं?
हा. बस मग ते बसले होते. अ यशस्वी लोकांचे बुक्स वगैरे वाचत बस ले होते, म्हणलं ते लोक काय करतात काय नाही.
हो. तुम्हाला ते खूप आवडतं का? रीड करायला बुक्स.
पण आणि मग ते काही अस हे असतात ना, पॉझिटिव्ह थिंक असतात त्याच्यात. सकारात्मक गोष्टी भेटतात ना त्यांच्या ह्याच्यात. तून काय काय स्ट्रगल केलं त्या लोकांनी. काय काय गोष्टी त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये आणल्या हे ते मग बसले होते वाचत वगैरे.
हो त्यांचे गोष्टी त्यांचे ते रीड केले ना त्यांची बुक्स, मोठे माणसांची मंग त्याला मला मोटिवेशन भेटत की त्यांनी कस ते क कशे मोठे झाले काय काय त्यांनी केलं आपल्या जीवनात. काय काय त्यांनी त्याग केलं त्या सगळं आपल्याला माहिती पडतं आपल्याला पण ते मोटिवेशन भेटतं म
ऊठन असतं सात आटला आपण किती उशीरा उठतोत हे ते न आपल्या लाईफच काही नियोजन नस म्हणजे आज आज काय करायचं काही नियोजन नसत, आपलं उठलं जे काम दिसल ते आपण करतो. पण त्या लोकांच तस नसतं ना ते सकाळी प्रॉपर लवकरच उठतात दिवसाच त्यांच नियोजन असते की या टायमला हे काम करायचंच आहे आज हे काम ठरवलय.
करायच हो ते पले एक राधे. पहिल्या ना अगोदर एक रात्री ठरून ठेवतात कि अग उद्या काय करायचंय आपलं नसत तसं काय आपण आपलं ते रोज जे काम आहे
हा.
मग की आपले जे रोजचे काम आहेत आपण तोच करत राहतो.
अ हो. त्यांचं तसं नसताना उद्या जे काम करायचं त्याची तयारी ते आदल्या दिवशी रात्री करून ठेवतात. मग उद्याच्या दिवस त्यांच दिवस सकाळी लवकर उठणं, व्यायाम करण, जे पण काही मेडिटेशन वगैरे असेल त्या गोष्टी करणं आणि मेन म्हणजे त्यांना वेळे किंमत असते ह्या वेळेत हे हे काम झालंच पाहिजे. आपलं तसं नाही ना आपण. केव्हाही विटतोत केव्हाही खातोत पितो वेळेवर काम करत नाहीत.
त्याच्या आती हे हे हे मोठ्या पण अस काक नाही का एक मोठा गोष्टी आहे की आपण आपल्या टायमासोबत ना पण पंच्युअल नाही आहे. आपण आपला सगळं टाईम ना असा वेस्ट. करतो की तर काय काय होत नाही आता पण थोडा आराम करू काय होता थोडा फोन बघ. अ बघतो. कि हा आता आता रीलस बघितली फक्त आपण स्क्रोल करत राहतो पण ते असं आपलं. एक एक टाईम ते आपला वेस्ट नाही करत.
किमत असते एक एक. मिनीट त्यांच्यासाठी त्यांचा महत्वाचा असतो. ते बरोबर त्याचा उपयोग करून घेतात आणि त्यांना काय असतं नवीन काही रोज शिकायची इच्छा असते आपल ते नाही आपण त्याच त्याच गोष्टी ते रोज करतो उठण खान पिन स्वयंपाक बनून ह्याच गोष्टी असतात आपल्या लाईफ मध्ये पण
हो हेच हेच काम नाही आता आपलं कायच काम नाही
आपले ध्येय तरी कुठे स्पष्ट असतात आपल्याला पुढे चालून भविष्यात काय करायचं कसं राहायचं हे ह आपलं निश्चित नसतं ना आज आपण म्हणतो हे करायचं उद्या म्हणतो ते करायचे पण त्या लोकांच काय असं ह मला डॉक्टर व्हायचय ना तर डॉक्टरच वयचे याच हेतूने म्हणजे त्यांनी एकच ध्येय त्याच्या डोळ्यासमोर घेऊन चालतात
हम्म ते तर हे तर मो मोठी गोष्ट आहे कि ते ना आपल्याला काळ ते कोणतही काम ते ना असं सोडत नाही मध्येच नाही सोडत ते आपलं पूर्ण काम करूनच ते दम घेतात
करायचं आहे जे ध्येय पुर्ण करायचं नाही त्याच्यासाठी मेहनत पण करायला लागते तेवढी कपासिटी पण लागते ते माणसामध्ये तेवढी सहनशीलता पण पाहिजे काही कुठलंही ध्येय पूर्ण करायचं म्हणलं तर त्याला वेळही खूप द्यावा लागतो तो टाइम पूर्ण मॅनेजमेंट कराव लागतं नियोजन कराव लागतं सगळ्या गोष्टींचं
सगळ्या सगळ्यात पहिला पाऊल हेच असतं की आप टाइम मॅनेजमेंट आपणसं करतो ते हम सक्सेस होलं साठी हेच पहिला हेच गोष्टी आहे की तुम्ही आपला टाइम कसां काय मॅनेज करतो
हो मेहनत पण सातत्याने करायला लागते असं म्हणजे गॅप द्यायच आज नाही आज नाही चला उद्या करूयात असं नाही रोज थोडं थोडं केलं तर ते गोष्ट साध्य पण होते गोष्टीमध्ये शिस्त पाहिजे हा नाही शिस्त पण पाहिजे ना गोष्टी हा करतोय काम आपण मेहनत करतो खूप मेहनत करतो पण त्याच्यात शिस्त नाही तेब बैलासारखं काम करणं काई कामाचं नाही ना तस ह शिस्त पाहिजे कुठल्याही गोष्टीला - नियोजन पाहिजे
ती अशी गोष्ट - ती वाचली ना बुक्स वा रीड केली मग आपल्या ना थोडी - थोडी ना ते अ आपल्याला माहिती पडत की ते कस काय ते सक्सेस झाले ह्या गोष्टी मुळ - माहिती पडत
काय आपल्याला एखादं ध्येय पूर्ण करायच म्हणलं तर आपले विचार पण सकारात्मक पाहिजेत नाही हे होणारच असं पाहिजे होईल का नाही कसं होईल की असं जर बोलत राहिलो ना काहीच होत नाही मग आणि प्रॉब्लेम सगळ्यालाच - काई जरी करायच म्हणलं ना चांगल काम तर प्रोब्लेम येतातच त्या प्रॉब्लेम मधून संधी कशी काढायची त्या संधीच सोनं कस करायच हे ही माणसा -
हेच हे हेच कोणाला समजत नाही की आपण ते काम कसं करायचं त्या कामाला किती टाइम द्यायच किती पल्याला स्ट्रगलय
भाकरी जरी करायची म्हणली तर अडचणी य ती कधी फोडणीच करपती किंवा कधी मग भाजी व्यवस्थित होत नाही किवा चपाती व्यवस्थित होत नाही पण आपण त्याच्यातून पण सल्युशन काढतोच ना म
कोण हा काढतच.
मग ध्येयाव एखाद ध्येय जर पूर्ण करायचं असेल? तरआपणाला त्याच्यामधून पण म्हणजे अडचणीतून पण मार्ग काढयलाच लागतो क अडचण आली म्हणून ते ध्येय तर सोडता येत नाही आपल्याला तरच मग आपण कुठेतरी पुढे जाऊ शकतो मोठ होऊ शकतो ना आपण काय काम कराय लागलो ना एकदम असं झोकून देऊन काम करतो विचारच करत नाही की आपली तब्येत खराब होईल, आपलं आरोग्य खराब होईल हे नाही सगळ्याच गोष्टी बघायला लागतात म ते काही करताना पण आरोग्याची पण काळजी पाहिजेत तेवढीच व्यवस्थित झोप पाहिजे खान व्यवस्थित पाहिजे तर सगळ्या गोष्टी होतात आपण काम करायला लागलो की कामच करतो झोपलो की झोपूनच जातो असं असतं आपलं.
मोठे लोक लोक ना आपल्याला फिट पण ठेवतात ते नियमिणे व्यायाम करतात योगा करतात की आपल्याला ते फिट असेन तरच आप काहीतरी सक्सेस आपण काहीतरी अचिव करणार ना फिर जीवनात आधी आपण
तर माणसाच काम होत नई पोटाला आहार पण तसा पाहिजे ते ज्याच्यातुन आपणाला चांगले हेबी विटॅमिन्स वगैरे मिळतील काही आपलं खातोय बाहेरचे जंक फूडस खातोय हे वगैरे चालत नाही तुम्ही बघा कधीही लक्ष करा जे मोठे लोक आहेत ज्यांनी जे एकदम शिस्तीने वागतात त्यांच जेवण वगैरे पण किती व्यवस्थित असत. आपल्यासारखं नाही का आहे खाल्लं सगळं टाइम टू टाईम असत आपल्यासारखं नाही कधी उठल कधी काही खाल्ल चला लागलं कामाला येऊन झोपलं असं नाही झोप पुरेशी पाहिजे झोपेचा पण एक वेळ झोपेची पण वेळ पाहिजे खाण्यापिण्याची पण वेळ पाहिजे.
हो ओ. कायतरी अचीव करण्यासाठी ना सगळ्यात पहिले तर आपल्याला अ रात्री मूल लवकर झोपायला पाहिजे सकाळी लवकर उठायला पाहिजे मग आपण काहीतरी अचिव करणार रात्री उशिरा झोपणार सकाळी उशिरा उठणार तर आपण काय अचिव - करणार कायच नाही अचिव करणार म आपण आपल्या मुलांना पण आप हेच शिकवणार ना की रात्री उशरा झोपवा झोप पाणी उद्या सकाळी उशीरा उठा मग ते पण हेच शिकणार ना
नाही का आणि आपणला जर एखादी ध्ये आहे तर त्याच्याबद्दल माहिती गोळा करणं त्या वेगवेगळ्या गोष्टी वाचणं हे पण जमायला पाहिजे आपणाला‌‌.
हो.
वेगवेगळ्या गोष्टी वाचायला पाहिजे. त्याच्याबद्दल ज्ञान गोळा करायला पाहिजे. तरच आपला माहिती होतं ना नाहीतर घरात बसून फक्त बसतोय हे नाही मला हे गोष्ट करायचे पण प्रॉब्लेम्स येत आहेत तर सोडून देतोय असं नाही जमतन.
हो सगळ्यात सगळ्या ना स्ट्रॅटजी असते एक ना एक ही स स्ट्रॅटजी असते काही पण अचीव करण्यासाठी नाही आपल्याला स्ट्रॅट स्ट्रॅटर्जी बनवायला लागतो की हा आता पण हे करायचं. पण हा तो करायचा सगळे टाइम मॅनेजमेंट सगळ टाइम
सगळ्याच गोष्टी मोबाईल मधून भेटत नाहीत सगळ्याच गोष्टी कम्प्युटर मधून पुस्तकातून भेटत नाही काही वेळेस ना काही गोष्टी अचीव करायच्या असतील काही ज्ञान मिळवायचं असे ना तर आपल्याला इतर लोकांशी पण संबं जोडायला लागतात चांगले संबंध जपायला लागतात.
हो.
चा आदर करायला लागतो लोकांचा आदर केला तर लोक आपला आदर करते, आपण लोकांचा आदर करत नाही आपण लोकांना एटीट्यूड दाखवतो, इगो दाखवतो आपण स्वतःच्या गर्वात राहतो मग लोकपण आपल्याशी तसच वागतील मग
हो ते तर हायच बरोबर आहे.
जर चांगलं बनायचं असेल ना मोठं बनायचं आयुष्यात, स्वतः मधला इगो अटिट्यूड या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवाव्या लागतात आपण मोबाईल बघतो साईड ला माणूस बोलतय आपल्या आपण त्याला इग्नोर करतोय कंटिन्यू मोबाईल स्क्रोल करतोय मोबाईल बघतो वेळ घालत ते
ही आजकालची ना मुलं अशी करतात. आता ती लहान लहान मुलं आहेत ना ती अशी करतात कि फोन मध्ये स्क्रॉल करत राहतात आणि आई बाबा काय म्हणतात ते कुणी मोठ काय म्हणतात त्यांना कायच घेण देणा नाहीये फक्त त्यांना फोन फक्त त्यांना फोन बघायला पाहिजे आणि त्यांना काहीच नाही पाहिजे.
चल आपल्याला मोठ व्हायचं असे सगळ्यांना घेऊन चालायला लागत सगळ्यांचा विश्वास जिंकावा लागतो. सगळ्यांच्या विश्वासा सोबत नाही का स्वतःचा स्वतवर विश्वास पाहिजे. की बाबा हा हे मी करू शकते, हे माझं ध्येय आणि हे मला पूर्ण करायचं हे ध्येय मी पूर्ण करणार तेवढा आत्मविश्वासही पाहिजे आपल्यामध्ये स्वतःचा स्वतःवर विश्वास पाहिजे, तेव्हा लोक तुमच्यावर विश्वास ठेवतील तुम्हीच म्हणता अरे होईल का नाही की हे ते असं म्हणलं तर मग लोकही म्हणतात अरे ह्याच्याचाणी काही होत नाही जाऊ दे. सोडून दे हे काही करू शकत नाही असं वाटतं लोकांना पण
ते तर आहे बिलकुल
मला पण त्या गोष्टी करायला लागतात.
हो. तुम्ही रोज क पुस्तक वाचता का कोणी कोणी जे मोठे झाले त्यांच्यावर जे
करायच ना मी त्या फील्ड मधली वाचत असते. फिल्ड मधले वाचते त्या त्या गोष्टी करत असते. थो रोज थोडी थोडी माहिती गोळा करते. किंवा मग माझ्या फिल्डमधले जे कोणी आहेत तर त्यांच्याकडून मी नवीन नवीन काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करते.
खूप छान गोष्टय, मग तुम्ही आपल्या पोलांना पण अशीच गोष्ट तुम्ही शिकवणार ना कि हा हितून अस तुम्हाला तुम्ही आता हित हे करा
ती गोष्ट करत असून तर आपण आपल्या पोरांना ते शिकवणारच ना
मग बाकी तुमचं काय चाललय आणखी
माझं बस दुकाने आज ब मुलं घरी येत ना तर कायच करून देत नाही मला ते त्यांच आपलं चाललं असत क ते भांडण करतात कधी काय करतात त्यांना पण मी हेच सांगते कि ना मोठ्यांचा आदर करा मोठ्यांच ऐका ते त्यांना बस असं असं वाटत की आई बोलते तर ती बोलतच राहतना ते त्यालाच असं महत्व नाही देत आईची गोष्ट महत्व नाही देत तर मग ते असंच असतं ना जे लहान पणी आपलं मोठ्याची गोष्ट ना अ